हॅलो!
हा, येतोय ना आवाज?
हो हो येतो येतो.
बोला.
तुम्ही, काही नाही बसले. केसांना जरा हेअर मास्क पॅक केला होता एक.
कसला?
तो लावला. आपले जास्वंदीची फुलं थोडीशी कोर पड एरंडेल तेल, दही असं सगळं केलं होतं लावलं.
मी आधी भर पूर करत होते, मी दिलं सोडून मला लय कंटाळा याय‌ला
कंटाळा तर नाही करायचा, त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं बरोबर रिझल्ट भेट
ते तर आहेच.
आव लय खाज सुटली होती केसानला वाईट केस झालेले.
आता माझ नव्हती केस गळत खूप गळायला लागली परत या सीझन मध्ये. परत पूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे आले.
आता पार्लरवालीच असं सांगायला लागेल कसं काय करायचं.
हा. नाही आता हे सीझनमध्ये हम..
तुम्हाला तुमच्याकडे कोणी कस्टमर आलं तर मग काय कराल तुम्ही?
अगचं माझ्याकडं आहे क्रीम. माझे पण किती डाग होते. माझे होऊन जातील माझे लगेच कवर आता एवढी येतील मी ती क्रीम लावली कणी पूर्ण अर्धा एक वर्षानी
हम् हम् ह् नाही तेच सांगायचंय माला तुम्हाला.
हम्
तुमी ब्युटिशियन आहे ब असं तुम्हाला स्वतःला प्रिपेअर राहावंच लागन ना
ते तर आहेच.
हम्म, काय म्हणत होत्या तुमच्या लिओच काय चालय
लिओ झोपला वो‌ त्याला निलं होत त्याला ते याच्यासाठी वॅक्सिन साठी, हम्म पण मग ते बोलले की त्याला सर्दी झालीय. त्यामुळे आपण वॅक्सिन नाही देऊ शकत त्याला सोमवारी घेऊन या. त्याला आता एक औषध दिलं पैसे बिसे दिले होते पोराकडे रेडी करून
हा
पोरगा‌ आला तीनशे रुपये खर्चून पाचशे रुपयेच घेऊन आलो जीव काढून तिकडून तीनशे रुपये दिले करून. तर दोनशेची काहीतरी औषधची बॉटल आणली आहे त्याला म्हटले इथ दोन तीन दुकान आहेत. चेक करायची तिथ रेट काढाय म घेऊन यायची ना जिथं गेलाथ. ते घेऊन आला डायरेक्ट. एवढं, अहो एक दोन ठिकाणी आहे तिथे माहाग येते गोळे कॉलनीत. यांनी तिथे नाही जायचं मी जाते ना मी बरोबर दोन तीन ठिकाणी मागच्या वेळेस पण रेट काढून ऐवढी एवढी बटलच मी साठ रुपयाची आणली त्यानी आता एवढी‌‌ एवढी बॉटल दोनशे रुपयाची घेऊन आला
त्याच्यावर प्राईस पाहिली का पण तुम्ही?
बघितली दोनशे रुपये.
एवढी महाग नाही राहते औषध आता आम्ही रोजीचे किती चार बॉटल पाचशे रुपयाच्या आणलेल्या होत्यातं
हो आता माणूस असं ग अव माणूस असं गेल्यावर पैसे जातील ही गॅरंटी आपल्याला ठेवायलाच लागतं
ह.
म्हणजे तुला मला सांगते आठशे रुपये, माझी मम्मी आं त्यांनी गाडीऊन येत होतं तो म्हणजे मला कोंडून मी म्हणायचे अरे बास्कट ने बास्केट मध्ये तिला खायला आणि त्याला त्यांनी सगळं फेकून दिलं त्याला एवढी एवढ ती बास्केट त्याचा जीव गुदमरतो. त्याला हालता पण येत नव्हतं.
बाई, काय एवढे अवघड काय माहिती दर्श
आणि.. नाही निलम आला त्यानी कोंडून घेतलं मी निघोस तर नाही का बाहेर यायची म आर असं नाही तसं नाही इतक्या विनवण्या करून त्यांनी त्यांनी तिलास तीन चार टाइम गुदमरलं त्याला तिचा जीव दाबला. मग म्हूणन येती का घेऊन जाईन एवढं त्यांनी हे केलं.
आणि कोण आणील होत सोबत. लयच अवघड तमाशा आहे बाई.
आणि माझी मम्मी मला पाठवीत पण नाही. मी म्हणते क मी जाऊन मी येते त्याला भाड्याला वेगळे पैसे दिले त्यात पण तो किती होते तेवढे पैसे तर आलाच खर्चून ते तीनशे रुपये. तीनशे म्हणजे मी जीव काढून इकडून तिकडून दिले मागून. अ त्याने असे पैसे आला खर्च त्याला त्यांनी तिथं दोन तीन ठिकाणी आता आपण जर मी जास्त बोलली ना काही त्याला दिसतं मम्मी म्हणती तो गेला तो गेला त्याला एवढे हे करती. अगं मी जात होते माझ्या माझ्या पद्धतीने. इथून मला गाडी पण होती फक्त या येतानाच फक्त ते तिने म्हणजे. का नाही जाऊन दिलं तिने मला तर नाही जाऊन दिलं. त्यालाच पाठवलं त्याला या गेलं तर त्यांनी असं आठ दोनशे रुपयाचा ते इ हे घेऊन आला तो.
सर्दीच आणि त्याच काही गरजही नव्हती आहो. तिला तुम्ही त्याला असं घर महिलेला जरी ठेवला असत ना तरी क्लिअर झालं असत ते. तुम्हाला वाढत होता का घरा घरी.
हा सर्दी होतीच त्याला पण तरी ते जेवण वगैरे काहीच बंद नाही केलं त्याने.
हा हा.
काहीच नाही म्हणजे असं ना एक सर्दी एवढी झालेली आहे त्याला. पण तरी पण त्यांनी काहीच नाही केलं डॉक्टरां सर् च औषध दिलं या मला एक फोन पण नाही केला त्यानं तिकडच्या तिकडं. एखादा फोन त्याला फोन केला तो, तो..... ये ठेव बोलून म्हणजे नाय फोन डायरेक्ट कट करून टाकतो.
काय खर नाही बाई साक्षी तुमचं.
तेच नव दिला डायरेक्टली फोन पण ठेवून काही. काय बोलू बरं आता मी. आला पण ते पैसे खर्चून आला तीनशे रुपये वाट लावून आला त्याचे. आता मला पुढच्या टायमाला परत त्यांना तीनशे रुपये देऊन परत भाडयला पैसे देऊन मम्मी नि भाडे्याला पैस दे.
बाडाला पैसे गाडी करून गेले होते ना गाडीवर गेले होते ना
त्याच्या गाडीवर गेला पण त्याच्या गाडीत पेटूर टाकायला पैसे नेतो म्हणतो माझेकडे कृपय.
बाई पुका छुपा रुस्तम आहे लय भामटा आहे.
इतका भामटा ना म्हणजे आणि ते पैसे काा दिलेले ना मला इतकी गॅरंटी मी वहिणीकडून माझी मी त्यांच्यासोबत ऑर्डर केली ना ते पैसे घेऊन आले काय त्याच्यासाठी. मी आठशे रुपयाचा विचार नाही केला त्या मांजरीेसाठी.
हा.
अ हाय ते एवढी मोठी टल घेऊन आता ति केस गातात मला ते केसासाठी पण औषध घ्यायचं होतं.
एवढं करण्यापेक्षा एक रात्रभर इकड आल्या असत्या.
हम् हो मम्मी पाठवी तस अहो मम्मी पाठवितच नाही असा विषय तर त्या दिवशी दोन दिवस यलो होत तिने म्हणजे एकच दिवस थांबली एकच दिवस आणि दुसऱ्या दिवशी. इतके फोन केली इके फोन केली इक का तमाशा वडात निडोकालला निघूनची निघून आत्ताच्या आत्ता निघून आत्ताच्या आत्ता निघून इतके फोन केले डायरेक्ट नव बोलते झा अशी तर माझी मम्मी
मम्मी कसा सूख.
अहो मला सासू एवढी त्रास नाही घ्यायची माझी
नाही नाही खरंच लले प्रेमळ भेटतील तुम्हाला मानसपा सगळे. तुम्हाला गरीिपा कसा सुरू अशी.
इतकं म्हणजे तिने मला इतकं सळवलं इतकं सळवलं घरी यायसाठी.
नण नवर्याच्या घरी गेला काय करायल म्हणा म्हून.
मी तर फोनच नाही का नरतीला. मीनावरच्या घरी आता मला फोन नको करत जाऊ अजिबात प अज पतनी करणार हो पण इथे एवढंसा सुरू अस आहे
हा ना लई सासरू अशी तुमच्या बोलण्यात तुून कळत आहे नाहीच भेटणार तुम्हाला सासूर वाचला फ्री भेटेल प तुम्हाला सगळं
नाही नाही मी म्हटलं अगं मला एवढी सासर कडची सासू एवढी म्हणणार नाही का आताच्या आत्ता ह्या मिनिटाला तू घरीच निघून ये ही म्हणजे इकंदा माझ्या खाल एवढ कॉल करते एवढ कॉल करते
बर काम तुम्ही म्हणणारच नाही सासरी गेल्यावर काही राहणारच नाही माहि तेव्हा सासू म्हणाल कशी आताची आता निघून
नयत का मीझनाग इन माझ उड सहागली
आता कुठे आहे अ काही मळ्यात गेलाय का
हा नाही झोपेल त्या रूमवर त्या साईडच्या
हा का
सग हा पाऊस पण वातावरण आवरलंय थोडे सात आठच गाल्या राहिले पण ओललं झालं ना त्याच्या म निमतानी ये राहिल त्यांना मग थांबलं घरीच.
हम्म हम् घरी असल्याला जोपास काढायचा का मग
हा मग दुसरं काही काम नसतं ना
हा बरं तरी तुमची मम्मी मेणते नाही.
अ हा मेंटेन मेंटेन.
हा ना तरी जाडंजुडं होत नाही कोडून सुटत नाही काही नाही. ते मे दू परचीि गपाने. काही नाही दिवसभर कामाना कामच काहीतरी चालूच राहतय
स्वाती ची गंमत आहे परत म्हटली काल मी जेवण करत बसले हो आणि जेवण बसले बसले आणि नंतर म्हणती अ ती गेली भाडीडे घासायला काय का बाहेर निघून मी म्हटलं अग म जेणच करतो मी तथंच विओला पण सांभाळत हो तिथं जेवण कर नाही म्हणे बसली तू त्याच्या पशीच. जेवत अर्धा तास मग घेतले भांडे घसून आम्ही जेवलो आम्ही घेतले घसून म्हटले तशी काय तू माझी सासूवी
जाऊ द कसू द्या मग काय कसले नाही. काय झालं आईनच घसली.
आहेड. ती ह तीच मीच घसते नाही ती घसती.
ह कठीन आहे बाई तुमची मम्मी हो
लाय कठीण आहे तुला एवढं काम केलं असत मग ती बोलती तुझं तोंडच जरा जास्त चालतं कामापेक्षा म्हटले काम करते म्हणून चालत नसतै ते कशा चालव घ नाही का
बाई याच्या विरुद्ध आमची ज्ञानो बाई हो मग
हो त बोल तिची गंमतच सांगायची राहिली महिती काय तु तिच्या बरोबर राहून राह नस एवढी बोलती म्हटले मी त्या काहीच नाही बोलत
हा ना काहीच नाही
सगळं करून परत म्हटले त्या प्लस एकच एकच काम करता फक्त त्या यांना दिवसभर कुठलंच काही पाहायला लागत नाही बरोबर करील तुम्ही गेल्या हो कां काय रात नाही मला म्हणे काम होतं बरोबर होणारे काम
हम्म हम्म
अशी म्हणती बघ अवघड आहे माझी मम्मी होेतती
मग आजीला ना चक्कर आल्यासारखं झालं आज सकाळी
हा
आज्जी इकडं आल्याय माझ्याकडं साखर घेईल.
हा
पण त्या अग शिरायची हिंमत झाली नाही आजीची का बरं ज्ञानूबाई फरशी पुसात होते.
हां
बरं साखर नेम कमी डबा घसायला काढलं होता डाब्यातून काढता आणि ते पिशीची गाठस सोडतना करताना आजीपर्यंत जाताना आजीला चक्र आली पटकन टाकली रात्री आल्या ना
हा
आल्यान ते पळपळ खूप झाली ना
ओअकरा तास त्या एका ठिकाणी बसेल होते. हा अकरा तास उभी होती ती त्याच्यामुंळे
हां परत करा कॉल मला
कराणा पण तुम्ही एकदा होतो का बघा मला सांगा
हा करून पाहते
हा मला नाही तर परत सागा करू करा मला आणि सांगा हा